हॅलो
हॅलो
हॅलो काय नाही आवराय चालयं
जेवला?
नाही अजून जेवणार हाय आता
हा हा हा
तुमचं झालं जेवण?
नाही अजून आम्ही पण आ आता जेवणार हाय बघू म्हण काय करताय म्हणून फोन केलेला मग झाली काय नाही सुट्टी चालू हाय सुट्टीमध्ये कुठं फिराय वगैरे गेले नाही सुट्टीमध्ये म्हंटलं कुठ फिराय वगैरे गेलेला की नाय हॅलो
हा
हॅलो
कर्नाटक मध्ये कर्नाटक मध्ये कुठ गेलेला?
होते
तुमचा आवाज थोडा ब्रेक होतोय मला ऐकायलाच येत नाहीय हॅलो हॅलो
कना कर्नाटक मध्ये गेले होते हॅलो
हॅलो हा
आ
हा तेच म्हंटलं कर्नाटकात कुठे गेलेला
हॅलो आवाजच नाही येत
ते कर्नाटकम
हा हा हॅलो
कर्नाटक मध्ये हे गोकर्ण, मुर्डेश्वर हा ते रेंज प्रॉब्लेम आहे ना इथ गावी हॅलो